ह
हॅलो
हा तुम्हाला याच्याअगोदर कोणी सांगितलं होतं का कामाबद्दल?
हो सांगितलं होत आता मॅडमने हॅलो हा नमस्ते मॅडम.
हॅलो कोणी सांगितलं होतं?
हां मॅडम मी सांगितलं होत बोला ना.
अच्छा कसं वाटलं काम करून
काम छान होतं म्हणजे छान वाटते काम तुम्हाला कस वाटलं?
याच्या अगोदर तुम्ही कधी काम केलं होतं का?
नाही नाही नाही केलेलं. तुम्हाला कसं वाटलं काम?
काय अनुभव वगैरे आहे का तुम्हाला?
नाही अनुभव नाही. तुमच्या गावामध्ये काय काय आहे मॅडम पाहण्या सारखं हॅलो. तुमच्या गावामध्ये काय पाहण्या सारखं काय आहे? तुमच्या गावामध्ये काय आहे का पाण्यासारखं? हॅलो
हॅलो
तुमच्या गावामध्ये म्हणलं काही पाहण्यासारखं आहे का?
आमच्या गाव
हो.
डोंगर, दरी, नदी, नाले
आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये गणपती आहे, गणपतीच मंदिर आहे. प्राचीन काळापासून राहिलेलं. मोराची चिंचोली एक फेमस आहे आहे.
हम्म.
हॅलो, तिथे तिथे तिथे मोर वगैरे भरपूर आहेत. हम्म, तुम्ही आलेत का कधी मोर पायला? हॅलो, तुम्ही कधी आलेत का मोराची चिंचोलीला? अ
कुठे?
मोराची चिंचोली.
नाही मोर असतात का तिथं, त्या गावाचं असं नाव कसं काय पडलं?
ह हो हो मोराची चिंचोली तर भरपूर मोर आहे, त्याच्यामुळे मोराची चिंचोली नाव पडलय त्यांचं. खूप पाण्यासारखं आहे तिथं नाही का, या कधी आल्यावरती.
हम्म बरं बरं येऊ, आमच्या टीमसोबत येऊ, तुमच्या गाव बघायला.
ओके ओके ओके, बाकी?
बाकी काय नाही, वर्क चांगला आहे, फक्त प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत.
हो. हो हो हो, करणार आहे आम्ही. आमची झालेली दहावी. हॅलो दहावी झालेली आहे, तुमला काम करायला आवड तं का? हो काम करायला आवडत का तुम्हाला? हॅलो, तुम्हाला काम करायला आवडत का? शिरूर शिरूर.
शाळेचं नाव काय आहे तुमच्या?
विद्याधाम प्रशाला.
अच्छा.
हम्म, शिरूर शिरूरमध्ये आहे ते वि विद्यालय शिरूर मध्ये आहे. तुम्ही बोला ना तुम
आम्ही काय बोलो, आम्ही ग्रॅज्युएशन करतोय. कॉलेज मध्ये आहे. वर्क बद्दल सांगितलं होत आम्हाला, मग जॉईन केलं. असं तसं बोलले होते.
आम्हाला पण सांगितलंय, आम्ही आजच जॉईनिंग केली आहे.
तुम्हाला बाकी काय नाही.
हो हो हो.
आजकालच्या बायांना घरी बसल्या काहीतरी काम पाहिजे ना, त्याच्यासाठी एक स्कीम काढलेली आहे. त्याच्यामध्ये बाया कमवू शकतात, वीस पंचवीस पर्यंत. कोणी लाखापर्यंत जात कोणी दोन लाखापर्यंत जस टाइम भेटेल तसं काम करायचं आहे. जास्त रिस्क वगैरे काहीच नाही पैसे वगैरे काही भरायचं नाही.
हा छान आहे काम काम छान आहे.
बर बर ठेवू का मग?
ठीक आहे ओके